हॅलो! शुभ दुपार शुभ पार झाला, झाली. झाले जेवण.
जेवण झाले, ना बोलाना.
मंग बाकी
काहीच नाही, बघा निवांत.
मी असं ऐकलंय की? तुम्ही खूप म्हणजे, मनी सेव्ह करतात. आम्हाला पण सांगा ना?
अरे बाबा! सेव आम्ही म्हणे सेव करतो. सांगितल का तुम्हाला?
आ
सांग सांगायची काय? गरज हाय दिसतय आहे, ना.
हा पण आ माझ्याकडून सेव सेवच होत, नाही. तो म्हणे पैसे आले की खर्चून जातात.
काय जातात?
हम्म! ह. हो, ना तुम म्हणजे कशा कशामध्ये सेव करता? हो ना, हो ना.
अ सेव म्हणजे काय? गरजेच्या वस्तूमध्ये असं, की पोरं काही मागायले, तर काय आनून द्यायचं? वगैरे, त्याच्यावर कंट्रोल आहे माझा. थोडा बऱ्याच घरामध्ये सामान आणण्यामध्ये पण ते वापरण्यामध्ये पण या गोष्टी मुळे माझी खूप सेविंग होती. त्याच्या मुळे वाचतात. पैसे
म्हणजे मी असं नाही, की मी तो पण आता मुलं मुलांसाठी वगैर थोडासा फालतू पैसा खर्च होतोय, माझा दुसरं काही नाही.
ह आपले खर्चच ते येत नव त्याच्यात कंट्रोल केलं, की झालंच कि म
हो, ना.
आपले खर्चच ते आहेत. ना मुलांच्या ह्याच्यातच खर्च आहेत. आपले असे दुसरे कुठले खर्च नाहीचं आहेत? त्याच्यामध्ये पण पोरांना खरचं खूप गरजेच असलं खूपच गरजेचं असेल तर घेऊ शकता, आपण ठीक आहे बाबा हट्टच करतोय म्हणून? घेऊन द्यायचं हे चुकीचं आहे ना?
लेकरं कधी?
हा मग त्याच्यामुळ कसं म लेकरांना पण तशीच सवय लागते, की मागितलं की पाहिजे, मागितलं की पाहिजे. मग हट्टीपणा करायला लागतात. एकदा नाही म्हणायची आपल्याला सवय लागली पाहिजे, की नाही बाबा मी नाही देणार. जेव्हा तू नाही मागशील तेव्हा मी असं म्हंटलं? तर मग ते पोरांना बी समजून येत की, मागितल्या रा मग काहीच देत नाही, आपण नाही नाही मागितली. पोरांना बी लक्षात येत. ते माहागाईच सोडून देतात. आता माझी मुलं तशीच करतात. मागायचं सोडून दिलं, त्यांना माहितीय मागितल्या वर ह्यांना कधीच देत नाही.
मी माझ्या मुलीच्या बाबतीत केलं असतं, म्हणजे तिचा हट्ट केला. पूरला पण मुलाच्या बाबतीत नाही, तिन खूप त्रास दिला पुन्हा नंतर मला
हा हा हा ह हो, ना मग तेच तर मग आपल्याला वाटतं. हा हा हा हा हो, ना पण आपल्याला पण वाटतं ना लेकरं आप नाही खेळणार त कधी खेळणार, पण काय परत म पोरांना अशा सवय लागतात. ना मग पैशांनी.
हो ना आपण क ते किती ह हट्ट त करतात. आपण वस्तू घेतात. पण त्याचा वापर पण करत नाही पाच मिनिट वापर र करतात झाल. नंतर विसरून जातात.
विसरून म्हणजे काय सगल्या घरात पसारा त्याच गोष्टींचा ते खेळत पण नाही त काहीच नाही.
बाईक वर ते फोर व्हीलर गाड्या त्याच्यावर पण खूप पैसे वेस्ट व्हावेत. चार चार पाच पाच हजाराच्या गाड्यात किती वापरतात मुलं. वापरत
काहीच वापरत नाही वापरतच नाहीत. आता माझ्याकडं माझ्या मुलांना आहे एका मुलाला खूप आवड. गाड्यांची वगैरे पण मी नाहीच घेऊन दिली. मला वाटत होतं घेऊन द्यावा. जाऊ द्या लेकराणा पण माहिती आहे ना ती खेळणारच नाहीये. मग का घ्यायचं बाबा. उगीचच एवढ्या महागाचं घ्यायचं उगीच आजकाल लोक शोऑफ करण्यासाठी बऱ्याच गोष्टी करायला लागल्या त्या गाडीमध्ये काय बर्डे सेलिब्रेशन ते गिफ्ट काय द्यायच. त्याच्यामध्ये काय व्हाल शोऑफच्या नादाम खूप पैसा बरबाद होयला.
आजकाल ते बर्डे मध्ये पण भरपूर लोकांचे पैसे म्हणजे मुलांचा बर्डे करण त्याच्यात डेकोरेशन वगैरे सगळंच आल मग.
हो हो हो.
हच्यामध्ये पण भरपूर पैसे वेस्ट
आता मी पण एवढी मी म्हणते मी बचत करणारे पण मी एवढ्या वेळेस नाही बचत करणार. थोडं करनार होते. आणखी काय काय होत काय माहिती माझ्या मुलांच्या वाढदिवसाच पण चालू आहे माझं की करायचं. एका मुलाचा बडे कधीच केला नाही आम्ही
हा हा. नाही कधी दहा वर्षातून एखाद्या वेळेस ते ठीके ना. पण तुम्ही प्रत्येक वर्षी असं म्हणल्यावर नाही ना.
माझ्या एक ओळखीतले आहे बका. दरवर्षी बडे बी तेवढाच भारी. रिटन गिफ्ट बी तेवढाच भारी. लईज बाबा ती लेडीज खूपच पैसा खराब करती पण, रिटर्न गिफ्ट पण दोनशे दोनशे, तीनशे तीनशे रूपये चे असतात तीचे. एका फॅमिलीला अन जेवला पण एकदम भारी हॉटेल मध्ये. अ लेकरा मुलीचे स्वतः चे कपडे मॅचिंग. म्हणजे डिझाईन करून घेत.
बघा.
आणि मग ते सगळं गोष्टी आणि गिफ्ट किती देतात, हो लोक जास्तीत जास्त सातशे, आठशेचे.
हो. पण ते तेवढं पण काही कामाचं नाही ना.
हो ना. नाही करा तुम्ही लेकराची हाऊस पण त्याच्यान त्यांच्या सवय बिघडू नकात ना.
हो ना, हो ना, हो ना. हा चार पाच वर्षातून एखाद्या वेळेस ठीके. पण प्रत्येक वर्षी तेवढं म्ह महागडा बडे म्हणल्यावर तुम्ही त्याऐवजी एखाद्या गरीबाला पण मदत करू शक शकतात ना. त्याच्या शिक्षणाला म्हना. तेवढेच पैसे
मी सांगतेय काय? बारा वर्षात मी एकदाही अ मोठा बडे केला नाही. एका मुलाचा. एका मुलाचा पहिला केला. तो पण एवढा काही मोठा नाही केला. वीस हजाराच पंधरा पण पंधरा पण खूप झाला असेल. होन त्याचे कपड्यासहीत. एवढा खर्च केला असल, त्याच्यावर मी नाही खर्च केला. कारण खर्च करण आणि माझ्या स्वभावातच नाही मुळात. माहिते का?. आहे पाहू या सगळ्या या गोष्टी ण सगळ्या गोष्टींच मॅनेजमेंट करून मग, कि बाबा कुठून काही आपल्याला एक्स्ट्रा आले त्याच्यातू आपण रेग्युलर लाईफ मधल्या पैशामध्ये आम्ही कधीच असल्या गोष्टी. करत नाही. मी नाही पण माझ्या घरचे पण तसेच आहेत बरं का पैसे बायफळ खर्च करणं त्यांना नाहीच आवडत.
आता आमच्यात कसं मला मी खर्च ते पण, माझे मिस्टर नाही खर्च करत
हा ह मग ते तसा विषय असतो ना आता आमच्या इ कसं आम्ही दोघंही तसेच आणि पुढं चालून माझा मोठा मुलगा पण तसाच झाला. छोटा आहे त्याला समज नाही आणखी म्हणून, नाहीतर तोही तसाच होणार आहे. कारण बघूनच शिकतात ना लेकर म ह हा शिकतात आता मोठा मुलगा नाही ग सहसा काही मागत. ण कधी कधी त्याला पण आता आम्ही जास्त कंट्रोल करत नाही की जाऊ दे बाई आतापर्यंत त्याला कुठल्याच गोष्टीला आपण हे केलं नाही त्याची हौऊस नाही झाली मग चल काही खायला प्यायला मागत असत तर हा बाई जाऊदे चल कमवतेत दोघं तर कशासाठी एकाचं दतेत ना एराच्या हौससाठी पण आत्ती नाही कुठंच आमचं
ह
त्याच्यामुळे भरपूर पै सेव्ह होतो ब किती नाही म्हणल तर सेंग करून आम्हा प्रॉपर्टी घेण्यात फार इंटरेस्ट आहे. असं नाही की आम्ही उपाशी राहून करतो, सगळ्या गोष्टी करतो पण एक लिमिटेशन्स मध्ये
हो ना हो ना नाही सेविंग पण महत्त्वाची आजकाल कधी काय गरज पडेल आजारी आपल्या घरात म्हणजे वयस्कर माणस असतील त्यां आजारपणासाठी म्हणा कधी कोणती अडचण तुम्हाला सांगून येऊ शकत नाही ना
नाही ना नाही ना तेच तर म्हणते म मी. त्याच्यामुं मग ते माणसानं थोडस मनावर ताबा ठेवला की होतात सगळ्या गोष्टी हा सगळ्या गोष्टी पॉसिबल होतातच.
झाला
हॅलो
हॅलो
आा
चहाचा काय त्रास म्हटलं तुमचा
घेतलं तर घेतला नाही तर नाही घेतला असं काही नाही कि चहा घ्या मग घ्यावाच असं नाही. ह
अच्छा अच्छा अच्छा बरो चांगली गोष्ट आहे त काही चांगलं नाहीचंय ना शरीराला त्याच्या जागे पाणी प्यायचं भरपूर पाणी प्यायचं
हो मी तस पाणी पण भरपूर पित पण ती चहाची क्रेवि सवय लागली ना बिना साखरचा का होईना घ्यावाच वाटत
ब सगळ्या गोष्टी विच्यावरच डिपेंड आहे सगळ्या सवयी करून
आपल्या सयवर येतात ते डिपेंड चहाची सवय आ मला कसं मा,, माहेरी आमच्या सगळ्यांनाच आहे त्याच्यामु आता इथं कुणी पीच नाही पण ते सवय
बरोबर आहे सवय सवय.
ते उठलं की चहागी ते ते बंद केले. आता म्हणजे तसं घंटा दोन घंटे गरम पाणी पिणं घंटा दोन घंटे बसते मग मुलगी शाळेत गेल्यावर नऊ घ तो पण बना साखरेचा कमी साखरेचा
बर बर बरोबर
हम्
जस ह्या गोष्टीसाठी कंट्रोल के जस पैसे खर्च करण्यासाठी कंट्रोल केलं तर खूप मनी सेव्ह होईल पैसे सेव्ह होतील
नाही नाही आता इथून पुथडं का नाही आता गरज आहे मी पैसे सेव करण्यात मिस्टर एकटेच आहे त्यांच्यामुळे आता गरज आहे मला सगळ्यात जास्त पैसेच हो इतक्या दिवस काही नव्हतं पण आता सध्या जास्त गरज आहे
बरोबर आहे जिम्मेदारी आता एकावर पडल्यावर अर्धी जिमेदारी आपण वाटून घेतली तर काय हरकत
हो ना ह पण मी पण असं म्हणजे फालतू म्हणजे फालतू नाही आता घरात काही लागलं त्यांच्यासाठीच म्हणजे अस खर्च होतो माझा असे अस नाही की मी स्वतःसाठी काही आणले नाही कधीच नाही
बर बर बरर चलत असत थोडंफार इकडं तिकडं काही नाही तेवढं
हा आता प्रत्येक वेळेस आपण कसं मिस्टरांना मागू शकत नाहीत ना मग ते आपणच थोडस ऍडजस्ट केलं तर मग तिथोच पैसा जातो ना मग ह्यांना आता कुठे मागव आता हे ही वस्तू आपल्याला आता पाहुणे असतात त्यांना कुठल्या गोष्टी करायच्या असतात मग आता आपण प्रत्येक वेळेस मागू शकतो का नाही ना मागू शकत त्यांनी थोडे दिले तर आपल्यातून थोडे घालावेच लागत असे
हा बरोबर आहे बरोबर आहे चालतय तुम्हाला बोलून छान वाटलं हा चला आभार थँक यू धन्यवाद
हो